काय हो झालं का जेवण?
हो झालं तुमच?
झालं ना काय करते? काही नाही बसलेय आजी आली इकड इतक्यातच.
हां हां.
हां.
हम्म.
निर्वेदन ते हे खेळता इथं बाहेर. तुमचं काय चाललं झालं का अभ्यास? बाळ झोपायला गेला इतक्यातच.
हा हा.
हा मामाच्या परला गेली.
हम्म हम्म काय स्वयंपाक बनवला होता आज?
आम्ही का आज साधाच स्वयंपाक होता. कांद्याचं पिठलं आणि भाकरी. हा.
बरय. हम्म.
कांदा टाकून,, हम्म, तुम्ही काय भाजी खाल्ली?
आम्ही आज पनीर बनवल होत
अं?
अरे वा.
ह मावशी आली का ग?
हा आल्यात इतक्यातच आल्या
हा हा.
हॅलो!
हा येतो ना आवाज बोल.
हा हा आता येतोय. इतक्यात आल्या त्यांच ते, हॅलो हा.
बोल ना बोल ना नाही येत
दोन कॉल बाकी होते ना, दोन कॉल बाकी होते म्हटलं चला यांनला फोन करू. तुमचे झाले का?
नाही ग,, कसले इचे नाही झालेले.
नाही झाले
झाले, नाही नाही, झाले हो पाच झाले अं? अन् ते काय होणार आहे का आता, शक्य आहे का एवढी तीस? हा, आपण मंग नाही होणार ना एवढं.
सरू ताईनी काय सांगितलं म्हणे घरातलंच एका मोबाईल वरती ह हा का,, हा हा हा.
इकडे लहानी.
लहानी आहे ना झोपायलाच गेलीये,, हम्म. तुम्हाला दुपारी कॉल केला होता मी, काय उचलला नाही तुम्ही.
दुपारी नावेत, कड कोणाकडे यांच्याकडेच होता फोन.
हा हा हा हम्म हम्म.
बाकी
बाकी काही नाही,, हा दमलंय चाललंय गप्पा म्हटलं चला आता यंनला फोन करू.
कोण कोण होतं ग त्यात?
त्याही राहत्या होत्या, त्या होत्या आणि या इंदू आत्या, तिघीजणं.
तिघी होत्या का?
हा तिघीजणी.
हा हा.
हम्म.
त्या येणार तर का, कंचन आत्यांला.
नाही त्या नव्हत्या, त्यांचं ऑपरेशन झालंय ना, त्याच्यामुळं त्या नव्हत्या.
हा ना?
हम्म
हम्
ते भाऊ आले का घरी?
आले आले आत्ताच आले.
हा हा हा हा कशाने आले बसनेच आले असतील?
नाही नाही गाडी नेली होती न घरची त्यांनी. नाही ग आमची घरचीच गाडी निघाली होती ना?
हा अ का
हा पायीच होते पण मंग एक दिवस. काय ते म्हणजे वाळू एक दिवस ते अशी आळूपाळीने गाडी पुढे घ्यायची.
हां हां हां-
अच्छा! हां हां हां- तेच की दोघच होते का त्या गाडीत म्हणजे हा हा हा हम्म-
दहा बारा जण होते, त्याच्यात त्यांचे तिकडून येताना ना डिझेलचे- काय नळी का, काय फुटली-
हां हां हां-
त्याच्यामुळ मग त्यांचा खूप खोळंबा झाला. -
हा ना यांचा पण काय म्हणे अ- त्यांचा दिंडीतला त्यांचा एक टँकरवरून एक मुलगा पडला वाटत. त्याचा हात मोडला. त्याच्यामुळे त्यांना जेवणा खाऊना केले नाही व्यवस्थित काय नाही.
हा ना म्हणजे आज झालं का?
हा सकाळी हा सकाळी निघता निघ निघतंय हा-
हा ना महिनाभर वारी व्यवस्थित झाली ना आज
हा हा ना तेचं की, ते तिकडं गोळा झाले वाटतं, लोकं सगळी.
हां
तेच न म्हणुन. त्या संध्या ताईंचा दुपारी फोन आला होता.
हा सांगत होत्या- म्हटलं मग उरकला का तुम्हाला बोलायला, म्हणे हा उरकलं.
हम्म-
छान वाटलं पण बोलून नाही का- हां एकदम सायलेंट बोलत होत्या पण- हा तेच म्हटलं एकदम सायलेंट बोलत होत्या. पण छान बोलते असं कंटाळा नाही आला नाही का बोलायला.
हा त्यांना म्हटलं उरकलं- त्यांच्यासोबत बोलायला असं नवीन माणसाशी, मले काही नाही वाटलं अगं ती आपल्यासारखी- तिचं वाटली बोलायला.
हा हा हा-
अ त्या मार म्हणत होत्या ना म्हणे तिचं मन लावला का तुझ्या कडे ईल बाई बोलायला म्हणती ना त्यांचा वरती- हे वर जा खाली ये करत बसायपेक्षा म्हणशील घ्या बोलून इथच म्हणून घेतला त्याच्यात म्हणे तिचे लई त्रास देताय म्हटलं अहो लई त्रास देत्याती तो म्हंटलं दुसरा वेदाचे निर्वेद
हा तेच म्हणत होत्या खूप छान ठेवलंय नाही का असं नी वेद म्हटलं हा चाललं होतं त्या दिवशी हा
हा आज एकट्या तिटूशी बोलत होत्या आधी बोलत होता तेव्हा एक कॉलवर हा
हा म तुम्ही नाही उच उच्चला म आहे ना ती तर पोरीला झोप होती रडरत- ना ग इथचं तापलाय इतक्यातच हू
काय नाई
हा
मावशी नाई का तिला्
हाय ना मध्येये थांब आता देते
हा
कुडं गेला कुणी नव्हता गेला मधे गेलं ना नेटवर्क जायला ओ
नको जाऊ मं नको जाऊ जाऊ नको जाऊ दे
हा आक्का कुठ गेली रे मागं गेली वाटतं बाथरूमला
हा हा अग याचं पुस्त् तके ब्रह्मकुमारीचं मौंट अबू
हा हा
त्याच्याव इतकी छान छान हे हायन शेत म्हणजे रोजच एक थॉट हाय यांची
हा
म्हणजे त्या हायच खूप छान अगं त्या माऊंटाबूच जायला पायजे फिरायला
हं म्हंजे काय ये ते
तिथंय ना जे लोकां न राजस्थान दाखवत येत राजस्थान मधे
चला ना जाऊ म असं था बाकी हे तेे ठिकाण
हा हा ठीकाण बाकी
हा हा
म्हणजे त्यांची रोजची थॉट ये ना इतकं छान छानये म्हणजे बा असं माणसाच्या मनाला लागलं असंय ते
हा हा हां
लागलं का तुझ्या मनाला हे गौरीचा चुलत भाऊ गेलेला एक म्हणजे गौरीनीच आणिले हे पुस्त्- तक् अन् तीथुन टिटुनी आणेले ते
हा हा हा.
हा त तिच्या भावानीये ना लग्न नाही केलेलं. संन्यास घेतलेलाय तो तिथय. तो तिथंय ना हे करतो शेती करतो. द्राक्षं बागच लावेली त्याने तिथं.
हा हा हा, तिथ
तिथं बंगला- बिंगला दिलेलाय राहायला. म त्याला लोकांसाठी ना ते फळंबिळं हे करायचे तयार करायचे अन् तीथं येणार्या लोकांनाच ते वाटता. आणि त्याल् त्यांना आश्रम आहे ना ते त्यांना दान धर्म इतकं भेटत
हम्म हम्म
भारी आहे अगं ते जायला लागतय ते
तिकडं जाऊन किती म्हणजे नाही का
हां त्याच्यात गौरीला विचारलं ना म्हंटलं काय गं तिथं ते माउंट अबूला ती म्हणे आहो ताई ते ना मीनी स्वर्गच आहे म्हणलं म जावं लागलं आम्हाला. मिनी स्वर्ग सारख मिनी स्वर्ग आहे म्हणे मिनी स्वर्ग म्हणजे तिथ शांतता राहती ना चांगली. छान आहे म्हणे तिथं ती जाऊन येईल ना. तिथं सात दिवस राहिलेली ती म्हणे मी सात दिवस होते तिथ.
हां. भारी ना अस जायला पाहिजे म्हणे ओळख पण आहे ना त्याच्यामध्ये
हां
बंगला भेटेल त्याला मगं ते ना इकडन आपलं कोणी गेलं ना नाशिकच मग ते त्याच्या बंगल्यात राहायला देतात तिथ.
हा हा, गाडी आहे ना तुझी?
जेवायला खावायला एकदम भारी सोय हाय तिथ.
म्हणजे असं फार्महाऊस सारखं आहे का?
नाही- नाही काय प्रकार आहे मला नाही माहिती तेवढं पण असं मिनी शांतीधामच आहेत ते.
हा हा हा.
हा.
तेच तर हा हा हा.
हम्म.
जायला पाहिजे मला एका वेगळ्या ठिकाणाला तुम्ही गेले का राजस्थानला नाही का मी परत करणार आहे त्यांना मला
तर पुष्कर केलेला आहे.
हा आमचं सगळ राजस्थान झालच राजस्थान म्हणजे फक्त हे झालय हा खाठूश्याम
हा ते छान आहे.
हा मस्त आहे तिथ या वर्षी जास्तच ट्रेंड होता त्याच नाही का. खाठुश्याम चा. हां. तेच ना, हा तेच हम्म.
अजून काही.
लाट्यांशी बोलाय
सेकंड कॉल करते असं त्या बोलून मग काय आता शेवटचा राहिलय माझा.
हां चालेल करू का बंद?
करू का मग परत?
हा कर.
चालेल ना.